हॅलो
हा येतय बोलत
आवाज येत.
हो हो बोल
हा तर म्हणजे आपण बोलूया आजी आजोबांविषयी तुझ्या आजी आजोबांविषयी काय अस. तुला सांगायचं असेल तर तू सुरुवात कर मग मी सुरुवात करते.
अच्छा हां माझे आजोबा म्हटले तर नक्कीच मला वाटतं प्रत्येकाच्या आठवणीतलेच असतात ते. म्हणजे त्यांचं आजी आजोबा म्हटलं की त्यांचं प्रेमच वेगळं असतं. मला पण नक्कीच आज आजोबा आणि आजी आजी माझ्या आता दोन वर्षापूर्वी वा पण आजी खूप प्रेमळ होत्या माझ्या आणि सगळ्यांची मनमिळव वगैरे हो. त्या आणि आजोबा म्हटले तर आजोबा झाले असतील आठ दहा वर्षे वारायला. पण आजोबा म्हटले ना तर म्हणजे आपल्याला तर मला तर जुन्या आठवणीच येत आहेत त्यांचं नाव घेतलं तर. अ आम्हा आमचं कसं असायचं की गुरुवारी वगैरे आजोबा बाहेर बाजारात वगैरे जायचे. तर ते रोज संध्याका म्हणजे गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी अ पेडा वगैरे घेऊन यायचे आणि मुरमुरी असतात ना ते मुरमुरी घेऊन यायचे. अजून पण आज गुरुवार आहे ना तर आज मला आजोबांची आठवण येते. आणि हा तू सांग आ तुझ्याविषयी
हा म्हणजे आजी आजोबांविषयी बोलायचं म्हणलं तर सगळ्यांना म्हणजे सगळ्याच लहान मुलांना त्यांच्या आजी आजोब आवडत असतात. कारण की त्यांच्या एवढं जास्त प्रेम मला वाटत नाही कोणी करत असत. कारण की बोलतात ना अ म्हातार पण आणि बालपण हे एकसारखंच असतं त्यामुळे आजोबांना किंवा आजीला म्हणा. ते आयुष्य परत जगायचं असेल तर ते त्या लोकांचं जास्त करून नातवांसोबतच जास्त होत भले मुलाबरोबर पटलं नाही पटलं. पण त्याच्या मुलाबरोबर नक्की च त्यांच पटत असत. तर मी माझ्या ह्याच्यातल सांगायचं म्हटलं तर माझे आजी आजोबा पण म्हणजे खूप हे होते. कारण की माझी आजी तरी माझं लग्न झालं तरी. माझ्यावरती फोनवर बोलायची अ म्हणजे सगळ्या गोष्टी ती मला सांगायची. चांगल्या वाईट काय असतील त्या आणि आजोबा म्हणजे आजोबा मी खूप लहान असताना वारले. म्हणजे लहान म्हणजे चौथी पाचवीला असताना त्यामुळे त्याच्याबरोबर असा जास्त संवाद मला साधता नाही आला.
अच्छा, माझ्या बाबतीत जर ब हम् बोल.
हा बोल.
हा तर माझ्या बाबतीत तर सांगायच. हो येतोय व्यवस्थित येतोय काही प्रॉब्लेम नाही. हा तर माझ्या आईची आई जी होती आजीच तर ती आजीचं म्हणजे अ. नातच वेगळं होत. म्हणजे वडिलांच्या आईपेक्षा आईची जी आई होती ना. ती म्हणजे खूप जीव लावायची अस. काही असलं कुठलं सण वगैरे. आता गुढीपाडवा वगैरे असतो ना त्याला ते काही गाठी अस तात ना साखरेच्या. तर ते दरवर्षी आजी घेऊन ठेवायची. माझ्यासाठी दोन दोन आणि कोणी म्हणजे मामाला वगैरे पाठवायची ती आणि जवळ असल्यामुळे गाव काही वाटायचं नाही. अ ते एक झालं आणि आता एक लग्नानंतर म्हणजे माझ बाळ दोन वर्षाचं होतं. तेव्हा पण एका लग्नात आलेली मुंबईला गावावरन तेव्हा पण मला खाऊसाठी मला म्हणजे मुरमुरे वगैरे आवडत. त्यातन भरपूर तुटेल ते लग्नात पण ती पिशवी वगैरे घेऊन आली होती. मगं म्हटले कशाला आणत बसली. म्हणजे म्हणतात ना की आपण किती पण मोठं मोठे झालं तरी ते आजी आजोबांचं प्रेम हे वेगळंच असतं आपल्या नातवंडासाठी.
हो त्यांच्यासाठी आपण लहानच असतो ना कारण की अ त्यांना बोलतात ना त्या वयात त्यांचे मित्र मैत्रिणी ते त्यांचे नातूच असतात. कारण की माझ्या मुलाला पण मी बघते. जेव्हा तो म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांबरोबर किंवा माझ्या आई बरोबर म्हणजे तो जेव्हा बोलत असतो किंवा त्यांच्या सोबत असतो तर अ म्हणजे त्याचे तेवढे प्रश्न विचारणं असू दे काही असू दे आपण एका वेळेला जाऊन. थोडस इरिटेड होतो पण मुलं ते म्हणजे आजी आजोबा असतात. ते त्यांचे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतील त्यांना खांद्यावर घेतील. कुठे चल म्हणतील. म्हणजे त्यांना माहिती अस त की त्यांचे हट्ट पण त्यांच्या आजी आजोबा पुरवणारच आहेत. कुठलेच आजी आजोबा असे नस तात. ते कुठल्या नातवाला किंवा नातीला म्हणतील की बाबा नाही मी तुला ही वस्तू देणार नाही. किंवा काय तर नक्कीच म्हणजे अ हा विषयच तसा आहे. कारण की प्रेम जे असतं आजी आजोबांचं ते वेगळंच असतं. आणि मी तर जवळून बघितलं मी माझ्या सु सोबत पण बघितलेय आणि आता मुलाकडे बघून सुद्धा त्या गोष्टी मी बघतेय म्हण.
हो, नक्कीच जस तू म्हटली की आजी आजोबांच म्हणजे प्रेम वेगळंच असतं ते तर आहेच आहे. पण माझ एक गोष्ट सांगायची झाली. तर मला एवढ्या आजी आजोबांचा सहवास लागला. लाभला ना म्हणजे वडिलांचे आई वडिलांचा तर तेवढा माझ्या मुलाला नाही लागला. म्हणजे दुर्दैवाने माझे सासू सासरे जे ते लवकर वारले. माझा मुलगा आता सातवीत आहे. ते पाचवीत असतानाच ते वारले. तर म्हणजे ते वारल्यानंतर त्याला एवढा शॉक बसला ना की, म्हणजे तो पूर्ण त्याने आजी वारल्यानंतर जास्त तर, आजीवर प्रेम होत आणि आजी आजीपण जीव लावायची त्याला कारण मम्मी पप्पाने रागवलं तर, मुलं नक्कीच आजी आजोबांकडेच जातात. तर त्याने म्हणजे एवढा त्याला हादरा हादरा बसला ना, की तो म्हणजे त्याने ताप वगैरे काढून टाकला होता, अक्षरशः दवाखान्यात न्यायला लागलं होत त्याला कि तो म्हणायचा, आजी मला सोडून का गेली? यावेेळेस आजी मला सांगून का नाही गेली? मला माझ्याशी बोलली का नाही? न सांगता का चालली गेली? असं म्हणजे तापात बरळत राहायचं तो
बरोबर हा म्हणजे माझी पण एक लहानपणीची आठवण पण सांगायचे म्हटल तर, आमचे जे आजोबा होते म्हणजे माझे वडिलांचे वडील ते म्हणजे असं आम्ही सुट्टीला वगैरे गावी गेलो ना, कधी उन्हाळ्याच्या सुट्टीला, तर ते असे सगळे आम्ही म्हणजे जेवढी पण लहान मुलं घरात होती सगळ्यांना घेऊन अशे बैलगाडी होती आमची, बैलगाडीत बसून वगैरे असे घेऊन जायचे शेत जात वगेरे म्हणजे तेवढंच कारण, आम्ही शहरात राहिल्यामुळे जरा म्हणजे ह्या सगळ्या गावच्या गोष्टींपासून थोडं लांब असायचं पण अ जेव्हा पण उन्हाळ्यात जायचं होतं त्यांच्याबरोबर आम्ही त्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे आस्वाद घेत होतो आणि ते दिवस आता म्हणजे आता ते च्या मुलांना भेटणार नाही कारण की आता शेत आणि बैलगाडी ह्या सगळ्या गोष्टी राहिल्याच नाहीयेत. आत्ताच्या मुलांना मोबाईलशिवाय दुसरं काय हायच नाहीये, त्यामुळे त्यांचा एवढा वेळ आजी आजोबांकडे नसतो, पण आपल्या काळात हे मोबाईल वगैरे असलं काय नव्हतं. त्यामुळे आपण त्यांच्या सोबत बसायचो, ते लोक जुन्या गोष्टी त्यांच्या सांगायचे. किंवा आजी असेल तर, आजीबाईचा बटवा असायचा, म्हणजे काय काय नुस्के असायचे कुट कुठलेही म्हणजे काय लागलं बीगल काय त्यासाठी तिचे अ उपचार तिच्याकडे तयार असायचे आपल्या आजीकडे
हो नक्कीच, नक्कीच आणि आपल्याला असं सुट्टी वगैरे लागली, तर अ म्हणजे आजीकडे जायची वगैरे ओढ राहाय ची आणि माझं कसं असायचं? सुट्टी लागली आजीला माहिती असायची, की हिला सुट्टी लागली तर लगेच मामाला म्हणजे आ आणायला पाठवायची कि, घेऊन ये त्याला तिला म्हणून आस म्हणजे आसं अ. न व्यक्त करता येणारं प्रेम, जे म्हणून आपण ते असतं आपलं. आजी आजोबांसोबत आणि
कसे होते पूर्वी चे आजी- आजोबा मुलांमध्ये मिक्स मुल सांभाळायला त्यांना आवडायचं किंवा मुलं त्यांच्यासोबत राहायची, पण आताची जी पिढी आहे आता म्हणजे आताच्या ह्याच्यातले, त्यांच एवढं म्हणजे ते स्वताच मोबाईलमध्ये एवढे गुंग असतात. कि त्यांच मुलांबद्दल त्यांचही प्रेम आता कमी झालंय, जे आपल्या आपल्याला जे प्रेम भेटल, ते आताच्या मुलांना भेटत नाहीए कारण, की म्हणजे बोलतात ना त्यांना पण करमनुकीला एक मोबाईल हे साधन, भेटल आहे आणि टी व्ही तर आहेच पण आपल्या काळात ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर कमी होत होता. त्यामुळे माणसं माणसाशी बोलायची. आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत गेल तर, पूर्ण वेळ ते आपल्याला द्यायचे आजी आजोबा, पण आता तसं नाही होतय.
हो नक्कीच आता माझ माझ सांगायचं गेलं तर, माझा मुलगा आहे म्हणजे माझे सासू सासरे वाारल्यानंतर तो तर, म्हणतो की, आजी आजोबा नाहित. तर माझ्या मला गावाकडे जायची इच्छाच होत नाही आणि माझे जे आई वडील आहेत म्हणजे ते ते बोलवतात त्याला की, ये बाबा ये बाबा पण तो न नकोच म्हणतो नको माझे आई बाबा ते होते, तुम्ही नाही म्हणाला
हो म्हणजे कसं आणि सगळीकडेच असतं, म्हणजे आता मी पण माझ्या मुलाला बघते ना. तो जेवढा माझ्या माहेरच्या म्हणजे माझ्या आई वडलांना प्रत्येक मुलालाच असतं कारण की आम्ही पण लहान होतो तर आजवळीच जास्त जायचं इकडे पण जायच. पण असं नाही पण तिकडचं म्हणजे बोलतात ना ते लोकांसाठी पण ती आपण कसं पाहुण्यांची मुलं असत. त्यामुळे ते लोक कुठल्याच गोष्टी ल्या म्हणज बणत नाही ात एकदा आपण जातो आणि बाकीचे दिवस तर इथेच असतो त्यामुळे इथे काय एवढा लाड वड नसतो. पण तिथे गेल्यावर असतो
हो तेच ना तसं सांगण्यासारखं आजी आजोबां बद्दल बोलायला गेलं तर पुूर्ण पुूर्णच पडेल पण मला तरी वाटत आपण जो जे जगलो ना म्हणजे आजी आजोबा म्हणा किंवा दुसरे कुठले पण नातं म्हणले तसं आजकालच्या पिढीला मला तरी नाही वाटत एवढं काही ओढ असेल लावड असेल काही
अरे आता तर आजी आजोबांना आजी आजोबा पण बोलत नाही ते ग्रॅणी ककरा असलं सगळं आपण आपल्या आजी आजोबांना आजी बाबा असं बोलायचो आणि तेव्हा होतं पण म्हणजे त्या बोलण्यामध्ये पण प्रेम होतं किंवा एक आदर होता पण आता त्या सगळ्या गोष्टी राहिल्याच नाहीयेत आणि कालांतराने मला वाट. ते नवीन येणाऱ्या तरुण पिढीला तरी ह्या सगळ्या गोष्टी भेटणार पण नाहीत.
प येतना व बॉयल पत आणि जी ओढ असते जसं की सुट्टी वगैरे लागली आपण आ आपल्याला जशी ओढ होती तशी त्यांना नाहीच असं आजी आजोबा म्हणजे विनवणी जरी कर त्यांना बोलवायला बोलवतात चल ये बाबा सुट्टी लागली म्हणून पण ते पोरण नाही नकोच म्हणतात आपल्याला कसं एकदा सांगितलं म्हणजे आपण लगेच तयार राहायचो आणि आपल्याला ते लगेच आपली पावल तिकड वळवाय वळायची. पण आत्ताच्या मुलांना नाहीच आहे तसं
तेच ना कारण की हळूहळू हे सगळ्या गोष्टी कमी कमी कमी होतच जाणार. कारण की आता माणसालाच माणसाबद्दल प्रेम राहिलं नाही. राजे आजोबांच काय बोलायचं कुठेही गेलं तर घरामध्ये घरामध्ये एका घरामध्ये चार लोक असले तरी चार लोक मोबाईलमध्ये डोकं घालून असतात. पण कोण कोणाशी संवाद सुद्धा साधत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ती थोड्या थोड्या दिवसानी कमीच होत जाणार आहे तर मला वाटतं आपले वेळेची मर्यादा पण आहे तर आपण मग
हो मला पण
नंतर बोलूया ठीक आहे ओके मलाही छान वाटलं धन्यवाद
धन्यवाद